हॅलो! आवाज येते का माझा
हा होय. यायला लागलंय माझा येतोय
हा येतोय.
हा बरी आहेस का?
आहे की तू,
आहे की.
आवरलं का जेवण वैगेरे?
नाही आत्ता करणार आहे बघ तुमचं
होय झालं आमचं आज काय मग संडे
संडे स्पेशल आज चिकन असते आमच्यात
होय.
हम्म आज बिरयाणी होय. दर संडेला आणतोय की,
होय.
आज मस्तपैकी चिकन बिर्याणी. रस्सा आमटी करायची हा
ह कशी करतेस गं बिर्याणी
बिर्याणी पहिला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं.
हा
आणि त्याला आलं लसून पेस्ट लावायची त्याच्यामध्ये हळद थोडीशी चटणी, थोडासा मीठ गरम मसाला, बिरयाणी मसाला, थोडा चिकनमसाला तमालपत्र आणि दही हे सगळं मॅरिनेशन करून चिकनला लावून ठेवायचं
हा
आणि आपलं दावतच तांदूळ असते की नाही एक ऐंशी पन्नास टक्के तरी ते तांदूळ शिजवून घ्यायचं आणि शिजल हा वेगळं असं शिजवून घेतोय आम्ही
हा
आणि मग कांदा फ्राय करून घ्यायचा फ्राय केलेला कांदा त्या चिकनमध्ये टाकायचा
हा
आणि मग ते फ्राय केलेल्या तेलातच ते आपण चिकन मॅरिनेशन करून ठेवलेले ते चिकन वाफवून घ्यायचं
हा
आणि त्याच्यातच मग ते तांदूळ आपण भात शिजवलेला असत तो त्याच्यात टाकायचा आणि थोडं पाच दहा मिनिट आणि त्याला वा वा पिऊ द्यायची नाही ते ठेवायचं तसंच
हम् आणि मग आमटीला वगैरे काढतो ते वेगळं काढायचं काय का त्यातलं
हा नाही नाही आमटीला चिकन जरा वेगळं काढायचं त्याच शिजवून घ्यायचं त्याच्यात हळद मीठ वगैरे घालून त्यानंतर भा ज्याला कांदा टोमॅटो आलं लसूण कोत कोथिंबीर आणि खोबरं हे मिक्सरला बारीक वाटण करायचं त्याचं
हा
आणि तेलामध्ये ते सगळं भाजायचं आणि मग आपण शिजवून घेतलेले चिकन थोडं आणि त्याचं सूप असते ते त्याच्या मसाल्यामध्ये घालायचं आणि जेवढा आपल्याला पातळ कमी कसा रस्सा पाहिजे तो रस्सा करून घ्यायचा मग झालं चिकन होळ
हम्म बरर मी करतोय पण ते असं ये नाही का असं सुका आधी आपण कसं करून घेतो तसं बनवून घेऊन परत मग ते असं एक भाताच थर एक असं चुक्याच थर वगैरे तस
हा हा हा हा हा हा तस बनवताय काय
हॅलो
हॅलो हा तसं बनवत असोय तू
हा मी तसं बनव
हां हां बरं बरं चालत चालत
ब्रेक वालाय तुझा
हां हां एक मिनिट
हॅलो